हॅलो हा बोला की.
मी एकदम अशी किती भुल माहितय?
हा हा.
जेवण झालं.
जेवण तेण झालं बघा.
हा हा काय केलत अस जेवणामध्ये ते
जेवणामध्ये आज डाळ आणि अं शेवग्याची म्हणजे शेंगा घालून आंमटी केलत्या.
हा हा.
एकच केलतो. आणि ताकदही असते. उन्हाळ्यात. लोनच असते त्यामुळे एक चांल ते एकच असलं तरी परत शाळा चालू झाल्या की, हं त्यालावय, हा म्हणजे ते आज कस झालं कुकरला ती चपटी डाळ असते ना
हा.
म्हणजे पिवळी अ आपली उडदा मुगाचे नाहीत तुरीची पण नाही आणि मसूरची पण नाही त्याच्यामध्ये कस चपटी डाळ असते पापडी डाळ म्हणते त्याला
कसली हो?
ती असते लगेच शिजत्या ती डाळ आणि शेंगा घातल्या ते फक्त दोन शिट्ट्या ज काढल्या तरी पण ते शेंगा पूर्ण अस फुटल्या होते आता असू दे म्हटलं.
हा हा.
आणि तसंच मग लसूण जिरं मोहरी हिंगं मो कडीपत फोडणी दिलीये. मग तस हा हिंग घालतो हिंगान तसा स्वाद येत- त्याने
होय काय
हां
हा हा
हा तसं करते मग
हा हा
हम् तुम्ही काय केलता
आम्ही दोडक्याची भाजी डाळीची आम मटी आणि चपाती भात
हा हा कसल्या डाळीची आमटी
डाळीची अ तुरीच्या डाळीची टोमॅटो घालून हा ती केलेली
हा हा
गावाला गेलतो तिथं पण ते एक पर्यटन स्थळ आहे सातेज महादेव माहित आहे तुम्हाला
नाही हो माहित कुठं आल ते
अ हे कोल्हापूर जिल्ह्यातच आहे हम्म कोल्हापूर पूरपासून एक पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर आहे उंच असं ह्याच्यावर आहे मस्त ठिकाण आहे हो हा महादेवाचं प्रसिद्ध ठिकाण आहे ते पण हम्म तिथं हीला महाशिवरात्रीला त्यान अस यात्रा तेन भरत्या
हा
प्रसाद असतोय श्रावण महिन्यात वगैरे
हा हा हा किती पण ते महादेवाची मंदिर त्यांची सळ्यांची श्रावणात यात्रा असते
होय होय श्रावणात यात्रा असत्या
पण श्रावणात दर सोमवारी यात्रा असत पाच सोमवार चार सोमवार हा आणि आमच्या देवाचं महत्त्वाचं असं आहे की एक महिनाभर कोण कोण श्रावण पाळतात म्हणजे उपवास करतात एक महिनाभर. हा नाहीतर कोण कोण कसं करतात. फक्त दर सोमवारीे उपवास करतात.
होय काय?
हा मुलं चप्पल घालत नाहीत, मुलं श्रावण पाळत्यात.
हा-हा हा-हा.
कडक आहे ना आमच्या देवाचं. अ एक महिना आमच्या गावात नॉनव्हेज नाहीत खात कोणी सुद
हां हां असणार, होय पाळाय लागतंय ओ.
महिना तो आणि एक महिना दसरा आला की पाळत्यात. दसऱ्याला पण आमच्यात चालत नाही काय. एक महिना आधी, म्हणजे आमच्या इथं फटाके तेन बनवत्यात ना. त्याला चालत नाही ते. दारू उडत्या आम च्या गावात हां. हं प्रसिद्ध ठिकाण आहे आमचं. ते अं सिद्धराज महाराजांचं आहे.
हां कोणतं गाव?
कवठे एकंद.
कवठे
हम्म हम्म प्रसिद्ध आहे. दारू असं ते फटाक ते पण घरी बनवतेत. एक महिना आधीपासून तयारी चालू असते त्याजी.
होय काय?
हां दसऱ्या दिवशी बरोबर रात्री नऊला उडाय चालू होतंय. सकाळी आठपर्यंत चालू असतंय. एक सुद्धा असं बंद नसतंय फटाके, एक सारखं कंटिन्युस चालू असतंय प्रत्येक गल्लीत उडायचं.
हां हां.
असं पालखी उ जात्या ना, पालखीच्या पुढं मागं चालू असतंय.
चालू असतंय हां हां.
मग पालखी जा दारात जवळ आली की ओवाळायचं, पाणी घालायचं पालखीला. ते चालू अस तेे गर्दी असं इतकी गर्दी असं त्यांना, असं पुढं माग व्हायला पण जागा नसत्या. इतकी गर्दी हां. आणि प्रत्येक घरावरनी आणि सगळी अं असं गर्दी असत्यात बघणारी माणसं.
हां हां. आणि काय मग?
अं काय नाय बघा.
हां हां.
देवाची दुध ते नसत तुमच्या इथे काय
आमच्या इथं नाही तसं काय नाही ते देवाचं दूध म्हणजे काय असतंय तेे ते आमच्या इथे कुंभोज मध्ये कने अ धनगराच्या....
हा हा दूध दूध धरायचंय...
काय असतय ते?
हम्म ते कसं असतंय. अ घ पहिला ते करायचं म्हटल्यावर घर तेन साफ करत्यात ते कुठल्या तरी देवीच असते ते करायचं पहिल्यापासून परंपरागत त्यांच्या घरात. खापराच हे असते ना. डेर डेर खापचचे डेर त्यात शिजायला. ते आणि ते देवाची काय महिमा आहे काय माहित नाही. आदल्या दिवशी.... काही फक्त खाली जरा जाळ लावत्यात. आणि दूध म्हणजे काय असत. ते अ तांदूळ असते ना आपलं तांदूळ ते घातलेलं असतय त्यात.
आणि भात म्हणजे आपलं मक्क पॉलिश केलेलं असते ते वारी मागतात एक चार दिवस आधी एक चार पाच घर वारी मागून ते आणायचं असतय.
आणि त्याच ते दूध घालायचं असतय. आणि ते एका डेऱ्यात मक्याच हे घालतात आणि एका डेऱ्यात. तांदळाच घालत्यात आणि ते डेरं संध्याकाळी देवापशी देवाच्या खोलीत नेऊन ठेवतात. त्याला.... कोणते आणि त्याला शिजवत नाहीत काही नाही काही नाही आणि दुसऱ्या दिवशी ते आपआप शिजत. च उतू आलेल असतय. ते दूध उतू गेल असं म्हणत्यात. हा. आपोआप आपोआप ते आपाप शिज ते सगळं भात तेन हा त्या डेऱ्यात ते असते, म त्याळवेळी सवासण्या घालाय लागत्यात्, ते एक गण असते, ते गण जेवाय घालाय लागत्यात.
होय होय तेज कायतरी असतय, ते आमच्या इथं बायका बोलवायच्या ओ पयला
हा.
हम्म.
आणि
अह.
अ ते वेत घालायचं असते नंतर उअ. उ किती एक्स पाच बायका असल्या कि दोन गण घालाय लागत्यात, नंतर ते ढोल ताश्या ते वाजवत्यात ना त्यांना बोलवाय लागतय, ते वाजत ते आर ति तिन कराय लागतय.
ह हा काय जरा असल देवाचं व्हय कणी
हा हा ते आता आता हाय ते आमच्या इथं, आमच्या चुलत सासरेनि करत्यात ना मग घर तेन अजून झाडायचेयेत त्यामुळ जरा गडबड कराय लागलोय.
हा हा. आणि काय म?
काय नाय बघा
हम् हम्म, काय नई तेच आता आल लो गावासन म म्हटलं फोन तेन करून बघूया.
हा हा.
हम्म ऊन पडलय, आज दिवसभर जरा वातावरण ह पावसाचंच हुत ख पाऊस नाही हिकडं, तिकडं? तिकड पाऊस आय?
नाही पाऊस
हा हा इकड पण नव्हता पाऊस, पण वातावरण सकाळच्यान जामच असं हुतं, आभाळ
होय काय?
हा.
हा हा.
होय.
इकडे पण आता परवा दिवशी जो पाऊस झाला संकष्टी दिवशी दुपारी त्यावर काय पाऊस नाही. आम्ही आंबच्या झाडा खाली झोप
होय. हा हा.
घरात जाऊन उचल घरात बसू वाटण झालंय.
नाही व्हयं. गरम होतेय. होय. वातावरणच हाय तसं.
वातावरण तसं ते केस गळायचं ते कमी आलं बघा. ते तेल करून बघा ताई.
करू काय? करतो आता एक दिवस वेळ मिळाल काय कणी तेव्हा?
हा. फक्त कसं करा मी कसं मी कसं केलं संकष्टी च्या आदल्या दिवशी सकाळी सहा वाजता उठून. पूर्ण चपचपीत डोक्याला तेल लावं.
सकाळच.
अहं. आणि तेल लावल्यावर मग एक दोन, तास ठेऊन केस धुतले.
हा.
भरपूर असं गळत होतं त्यावर जरा कमी आल्यास माझं मला जाणवतय, अजून मी डोक्याला तेल लावलो नाही त्यावर.
नाही काय? हा हा.
मअ आणि चार दिवसांन तेच तेल लावून आणि डोकं धुवायचं?
हा.
असं म्हणजे एक चार, चार आठवड्यातन एक चार दिवसान आंघोळ कराय पाहिजे.
हं हं क रात्री लावून झोपलं तर चा चालणार नाही तेल?
अ चालेल खरं कसं असतंय अ अ हे. मुळ्या ढिल्या होत्यात ने.
कसं होत आमचं पण उठल्या उठल्या जास्त सगळ्यांच्या आंघोळ आंवरल्यावर ऊठल्या ऊठल्या आम्हाला आंघोळ आधी कराय लाग
अ चालतंय, लाऊन झोपा मग आपण कशाला केस गळती कमी व्हायसाठीच लावणार आहे, मग ते मूळ घट्ट तस होत असणार
करून संध्याकाळच झोपता दहा वाज सकाळच उठून धुवायच ओ
एक वाटीभर तेल करा, त्यात फुलं घाला, हा आणि कडीपत्याच एक एकच पान घाला, आणि मेथीच एक चमचा भर दाणा घाला. आणि असं कडाकडा ह कडाकडा असं उकळू दे मन नंतर गार झाल्या गाळून एका बॉटलमध्येध भरून ठेवा.
हा हा
कायदल केल्याशिवाय काय नाही नाहीतर हाय तेवढी पण जायची
होय होय तसच होणार आहे.
आणि काय नाही बगा
हम्म हम्म अनू काय त्यांचं नाव भोसले आडनाव आहे काय?
हा हा
हा हा त्या म्हटल्या, करा आम्हाला पण
हा हा
हम्म हा हा मतलब
हा त्यांना करा, तेनी तुम्हाला करतील.
हा हा करतो की,
हा आणि काय मग?
काय नाही बघा आता दुधाच टायमिंग साडेतीन वाजता, आता चहा घेऊन मग दूध तेन काढायचं
हा हा
चहा घेतल्याशिवट पण काय सुधरत नाही आम्हाला
होय चहा चहा जरा कमी करा थोडं -थोडं का होईना अस जरा कमी करा. वाटलंस तर जेवत जावं त्या टायमाला चहा चांगला नाही शरीराला हा ताई झालंय बघ. करुयात, करता का आणि?
हा करतो हं थांबा हा करतो
ह